हॅलो सेवटी तिजा फोन लागला एकदाचा असं वाटतय की आपण काय कितीतरी दिवसांनी बोलतोय आपण खर तर फक्त दोन तीन दिवसच झालंय कशी आहेस?
अहो ना मलाही तेच वाटत होत, मी तर पुन्हा कन कंटाळून गेले आठवड्यात पण थँक गॉड वीकेंड आला मी मोबाईल घेऊन तुझाच फोन नेण्याची वाट बघत होतो बाई, कसा गेला ग तुझा दिवस?
विचारूच नकोस खूप धावपळ झाली आगाज, दिवस कसा संपला माझं मलाच कळालं नाही आता कुठे शांतपणे पाण्याचा ग्लास घेऊन बसले आणि जानवलं की दुपार नंतर आता कुठे जरा निवांत श्वास घेते.
बऊल ग तुझं नेहमीचच आहे पण प्लीज आज रात्री आता कसलाही अभ्यास किंवा काम करत बसू नकोस शांतपणे फोन बाजूला ठेवा आणि मस्त आराम कर.
हो ग आज रात्री फक्त आणि फक्त आराम बरं ते सोड मी दुपारी तुला इन्स्टाग्रामवर एक रील पाठवलं होत, ते पाहिलंस का ते कॅफे किती सुंदर आणि क्लासिक होत ना.
होय ग आज रात्री बघतो, होय ग मी पाहिलं आणि लगेच सेव सुद्धा करून ठेवलो, तिथील लाईट आणि वायबररंट् एकदम भारी आहेत. पुढच्या वेळे आपण जेव्हा भेटू कि नाही तेव्हा तिथेच जायचं, मस्त फोटो तेन काढा, मस्त फिरूया आपण तिथलं मारी खाऊया सगळं.
हो ना माझ्या मनात पण तोच विचार आला माझ्याकडे एक छान कपड्यांचा जोड आहे जो मी अजून घातलेलाच नाही आहे, तिथे घालायला तो एकदम परफेक्ट आहे.
हा ते मगद्वन ठरलं तर आणि हा सोशल मीडियाचा बोलतोय तर आज संध्याकाळच सूर्यास्त पहिलाच काय ग तू सुंदर गुलाबी केशरी आकाश झालं होत मस्त.
अरे रे रे माझं लक्षचं गेलं नाही ग, मी रू आ रूम मध्येच होते तू काढले का फोटो?
नाही जर तू मिस करणार मणून मी काढून ठेवलेत फोटो. बो ना.
दोन मिनटां हाय थांब.
हम
थँक्स ग सध्या खरच क अशा काहीतरी शांत गोष्टी बघण्याची गरज आहे मला डोक्यात सतत काही ना काही विचार चालू असतात
हो कंदस् कधी कधी दोन दिवस जगापासून पूर्ण करता फण करताना विरे देणं खूप गरजेच असत उद्या मग काय प्लॅन उशिरा उठणार का कुठे फिरायला जाणार
अगदी नक्की उद्या सकाळी गजर ला लावायचच नाहीये कदाचित दुपारीच उठेन मी तुझा काय प्लॅन
माझ काय सकाळी घरात थोड कामावरयची आहे आणि दुपार नंतर पण मी फ्री आहे एखाद अस छानशी वेब सिरीज नाहीत पुस्तक वाच नाहीत असं कुठला तरी मूवी बघेन एवढच
मस्त आहे एखादी चांगली सिरीज मिळाली तर मलाही सांग मलाही काहीतरी हलकं फुलकं बघायचं आहे
हो नक्की सांगते चल आता जास्त वेळ घेत नाही तुझा तू पण जेवण करून घे आणि आराम कर कामा आवरायची आहेत आणि दुपारनंतर पण मी पण फ्री एखादी छानशी वेब सिरीज बघेन किंवा काहीतरी पुस्तक वाचेन
मग तुझी मम्मी कशी आहे
मणार आहे मम्मी काय मस्तच असणार आहे
काकणना घेऊन कधी तर घरी
हो का हम् हम्म
तू कॉलेजला जालापासून माझ्या घरी यायचं विसरूनच गेले तुझ कॉलेजमध्ये खूप साऱ्या नवीन फ्रेंड्स झाल्यात ना म्हणून
का नाही पण कॉलेज मध्ये तिकड तिकड असमेंट सडमिशन नंतर मटन जॉब वाढले की ट ह एंत र व आलचस् कत पावलं
आय नो एव्हरी वन्स हाव दे आर ब बिझी शेड्यल्स बट
हम्
आमच्यासाठी पण टाइम काढला पाहिजे ना
हम्म मोडलं पाहिजे आणि त बा शॉपिंग करूनय क आपर राहते
हा ना
कायण नाहीण काय हों टन म हम्
मला तो खूप छान होता आधीचा भले आपल्याला आता वेळ नाही भेटत बट आधीचा टाइम खूप छान होता
म्हणजे काय टेनशन माहिती काय मात ह ह्् ब नाही बर असत
ह ना कधीतर वेळ म्हेटला तरी येशील घरी
हम्म त होती झा आता ड्रेचला का मून वेणतो ना
तुझं तर इन्स्टाग्रामचा व्हिडिओ खूप छान झाला
ए जा का
मी परवा बघितला तो तू पोस्ट केलता आय थिंक तो मी बघितला खूपच छान झालता
हम्म नवीन केलेलं आता म्हणजे माझे फेंनी केलेलं कोण स घेतलेला त्यामुळेच केला एडिटिंग पण सगळ फ्रेंडच केले
हम्म खूप छान झाला होता एड एडिटिंग पण
तेला येतंय म्हणूननच त्याच्याकडे करून घेतलं मी..
हा हा
त्या कॅमेरा कॅमेरामध्येध्ये गेललो त्याचा कॅमेरा पण बारी आहे
हम्म हम्
भूक लागल्या असं काहीतरी खाऊ वाटलंय.
काय ते.
भूक लागल्या असं काहीतरी खाऊ वाटलंय.
हा तू खायचं नाव काढलं मला खूप भूक. लागली पण छान वाटलं तुझ्याशी बोलून अगदी दहा मिनट सगळ थकवा गेला.
का म बर
हॅलो
हा काय तरी गरम गरम मॅगीखाऊ वाटल्या काय.
हा मी पण आता करते आता.
ड मस्तरी त केला कि मॅगी
ये मग कधी तरी वेळ भेटला तर घरी आपण बाहेर जाऊ फिरायला.
बर नक्की येईन आता. एक्झाम झाली की काय काम नसते सोड येतो कि.
आणि वेळ भेटला तर मेसेज पण करत जा रीलस ला रिएक्ट पण करत जा. हम्
हम्म
काय ते
मॅगी कधी केली नाही
हा खूप छान लागते.
मॅगीमध्ये अजून एक प्रकार आहे रामेन म्हणून तो पण ट्राय करतो पण खूप छान लागतो.
मी पण ट्राय करणार आहे अजून.
पन कधी ऐकलं नाहीओ.
हा
केलं नाय.
अगं रामेन म्हणून पण छान लागतय एका आहे मॅगी सारखंच आहे.
बघते ट्राय करते.
हम् चल बाय मग. मी पण आता करते मॅगी हम् हां